हॅलो
नमस्कार मॅडम
काय चालुए
काही नइ बस मजेत ए
जेवण झालं
हो
मुलं कशेए
बरीए आहे तुमची
हो मस्त
मज्जेत
बरं मॅडम मला अ प्रवासाविषयी काही सांगू शकाल का तुम्हाला प्रवास करायला आवडतो प्रवास कुठं करायला आवडतो
काय करते ग प्रवास प्रवासाला जायला आवडतो ना मला कुठबी
कुठं आवडतो प्रवास करायला
लाम लाम
ला लांबचा प्रवास आवडतो बसनी करायला आवडतो तो का चार चाके गाडीनी
दो्ही पण
दोन बसचा काय प्रॉब्लेम
नाही काहीच नाही
ह बस प्रवासाने कसं फील होतं सॉरी बस प्रवासात कसं वाटत तो
छान वाटत थोडी गर्दी राहती धक्के दुक्के सहन कराव लागत तर
भारी वाटत म्हणजे अनुभव मिळतो प्रत्येक गोष्टीचा
हो
हॅलो
हो भारी वाटतं ना
हा आणि अजून कुठे जायला आवडतं बसनी किती लांबपर्यंत जाऊ जायला आवडतं चारशे मीटर पाचशे मीटर किलोमीटर
तरी पण आउट ऑफ महाराष्ट्र.
फिरायला आवत.
महाराष्ट्रात कुठे पण प्रवासात काही त्रास होतो
काहीच नाही हो
प्रवास कुणासोबत करायला आवडेल जास्त मित्रमैत्रिणीसोबत घरच्यांसोबत
म मैत्रिणींसोबत फॅमिली सोबत हम्
काय एनजॉय कराल प्रवासाात अनुभव काय काय घ्याल
काय नाही प्रवास मैत्रिणी सोबत गेलो किवा मस्त एन्जॉय करतो आम्ही
मैत्रिणी सोबत गेलं तर म्हणजे असं भारी फीली वाटतं
हन
मैत्रिणी मैत्रिणी असतात घरचे घरचे असतात
हो
मनमोकळपणाने जगायला मिळत
हम्म
मैत्रिणीसोबत
हो
जुन्या आठवणी तात हा अजून अजून काय आवडतं प्रवासातं?
त काय आणि फुल एन्जॉय करू वाटत.
डान्स वगैरे करू शकतो नाचायला आवडतं गायला आवडतं गाण्याच्या भेंड्या-
गाण्याची भेंड्या, फोटो वगैरे काढायला आवडतं. अ मैत्रिणी सोबत आईस्क्रीम शेअर करू वाटती.
हा हा. अजून. कुठे लग्नामध्ये. गेल्या नंतर लांबच असेल किंवा लग्न होत बसने जायला आवडेलं. लग्नाला.
अ गाडी हे करूनच जायला आवडतं मला लग्नाला. बस नाही एवढी मज्या नाही येणार सो म्हणजे लग्नाची - गाड्या केलेल्या असतात ना त्याच्यामध्ये मग एन्जॉय होतो. तो थोडासा जाताना लग्न लग्नाला जातानां. डान्स वगैरे करतो आम्ही बसमध्ये गाण्याचे भेंड्या खेळतो.
हो हो. रात्रीचा प्रवास आवडतं करायला.
तरं बारा वाजेपर्यंत आवड तो नंतर नाही आवडतं.
ओके.
खेळणी वगैर नाही आवडतं.
ट्रेनचा प्रवास आवडतो.
नाही एवढं नाही आवडतं.
हम्
सर्व आवडतं.
हो काय बंद झालं? आ.
अजून, हा.
अजून काय नाही.
बोला.
काय चाललं आणखीनं.
काय नाही तुमच सांगा. काय करता तुम्ही सध्या?
आता सध्या बसलेली.
काम काही चालू नाही सध्या आराम चालू आहे शेतीचे काम चालू होईल आमचे.
हा हा शेती काम करता. अजून सांगा थोडंफार प्रवासा विषयी.
प्रवास फिरायला आवडतं मला. फॅमिलीसोबत बी तेवढंच आवडतं फॅमिली सोबत गेल्यावर थोडं-
हम् ह. प्रवास कधी एकट्यांनी केलायं का कुठं?
नाही अजून एकटे नाही कधीच नाही.
कधी चाळीस वेळाला ते एकटी प्रवास करू शकता.
हो.
बरं. अजून.
अजून सकाल
प्रवासामध्ये कधी अ समजा शाळेतल्या आठवणी कॉलेजच्या आठवणी म मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर कधी बोलता का
हो
जुन्या आठवणी ताज्या होतात सलीला गेलेले ायेतय काय कांड केलेली मैत्रिणी ज पुस्तक लपो पेन लपो
आम्ही लपत वगैरे घन थोड्या करायचो खेळताना थोडफार
मैत्री ना चिडोने रडोने
हम्म खेळायच्या वेळेस हो भरपूर वेळे झाले
सलीला गेल्यानंतर मैत्रिणी सोबत जरा अ मस्करी करायची समजा एाद्या मैत्रीला त्रास द्यायचा सगळ मैत्र मिळून ठवण अशा गोष्टी घ ल्या कधी
हो बर्याच वेळेस घडलेत
ह
परशान करायचो बी त्यांना परत परत मानवायचो बी आम्ही जास्तीत जास्त म्ह जास्तीत जास्त फिरायला बल्लारेश्वरला आवडतो जायला
ह ह ह््म कोकणचा त भाग आवडतो ह ह
तिथं फिरायला बाहेारी
हा हा हम् हम्
जंजीर किल्ला बघायला आवडत तिथं ओटी
तुमच्या मामा मामी मध्ये कधी गेलात फिरायला
हो बर्याच वळेस
हा काय अनुभव आहे त्यांच्यासोबत गेलेला
भारी वाटतं त्यांच्यासोबत बाहेर खेळायला गेल्यावरती म्हणजे न को ते ठिकाण बघायला भेटतं सगळीकडे जायला भेटतं अ हम हम्म बाहेर फिरायला गेल्यावर मस्ती करायला भेटते हॉटेलमध्येध्ये जायला भेटत प्रवास बी वेगळा राहतोय घरच्यांसोबत
बर अजून अजून काय चाललंय
अजून काही नाही बस मस्त आहे मज्जेत
मग आता तुमचं काम कधी चालू होणार आहे
आमचे पाऊस नाही सध्या पाऊस पडल्याच्या बादमध्येध्ये चालू होईल
गावाकडचं वातावरण कसं आहे
थोडं आहे कारर हे चांगलंय
वगैरे आले आहे
हो
पाऊसेण्याची शकेत आहे
पाऊस येण्याची शक्यता नाही पण आ बळालेलं आहे
अ हा
सांगता नाही येल रात्रीचा
हा हा अजून सांगा अजून काय सांगता येईल तुम्हाला प्रवासामध्ये
हा
किल्ले वगैरे बघायला आवडतात का
भरपूर
एखाद्या किल्ल्याविषय माहिती सांगा थोडीफार
म्हण अस नवत
किल्ले ललेणे वगैर
किल्ल्यावर आवडत दनत बचची किल्ल्यावर जायला आवडत
हा ते कुठल्या भागात आलंय दौोलताबाद
संभाजीनगर
सबर
हम्म
छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला जवळ आहे का तिथ ना ते स्पॉट
नाहीतम जय
ह तुम तुमचं गाव कुठलंय
चापानेर कन्नड तालुक्यात
जि्हा
संभाजीनगर
अ तुमच्या आईकडचं गाव
संभाजीनगरच अय मला भूक जेवण लागलं भूक लागली
हम्म ब ब चालेल अजून काय सांगता येईल दोन तीन मिनटं फक्त
त नंतर बोल ना काय
बोला
अई
चालते चला ठेव ठेव तो बोलतोय ना ते रेकॉर्ड होते त्याच्यामुळे मी कॉलकट करते आता त्या तू
ल हो हो मोस्ट वेलकम माझी जवळ आहे का कुचितवाणी करतात बोलत असल्यावरती मध